हॅलो
हॅलो!
हां नमस्ते कसे आहात? हॅलो नमस्ते कसे आहात? मी मजेत आहे तुम्ही कश
मजेत आहे, तुम्ही कश्या आहात?
मी पण मजेतच आहे.
अ आता मला तुमच्याशी हेल्दी फूड या विषयावर संवाद करायचे आता म्हणजे हेल्दी फूड म्हणजे असा आहार आहे जो शरीराला ताकद पोषण आणि चांगले आरोग्य देतो.
हो नक्कीच कारण आजच्या काळात हा विषय खूप महत्त्वाचा आहे.
हो कारण आजकाल लोकांना चविष्ट पदार्थ खूप आवडतात. पण आरोग्यदायी अन्न खाणे तितकेच महत्त्वाचे आहे.
आजकाल लोक चांगले अन्न सोडून जंक फूड खातात त्यामुळे अनेक आजार वाढत आहेत. ते लोकांना लक्षात येत नाही की आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. त्यामुळे हेल्दी फूड हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये खाणं!
हो बराबर अगदी बरोबर. हेल्थी फूड मध्ये खरंच म्हणजे शरीर मजबूत राहते. रोगरायापासून संरक्षण मिळते पचन पण चांगले राहते आणि दिवसभर म्हणजे आपल्याना हम्युनिटी पावर ऊर्जा मिळते म्हणजे हेल्दीी फूड खरंच खूप महत्त्वाचें आहे.
हो पण आजकाल लहान मुलं असूद्या मोठ्या असू द्या पिझ्झा बर्गर कोल्ड्रिंक चिप्स यासारखे पदार्थ लोकांना चवीस लागत आहेत पण ते आरोग्यासाठी ते चांगले नाही.
हो! म्हणजे हेल्दी फूड म्हणजे असा हार आहे ज्यामध्ये प्रथिने जीवनसत्वे खनिजे कॅल्शियम म्हणजे तसेच योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि चरबी पण असते. ते पण म्हणजे फक्त पोट भरणे पुरेसे नाहीत. पण शरीराला योग्य पोषण मिळणेही आवश्यक आहे.
हो आजकाल कसं आहे ना हेल्दी फूड याच्यामध्ये आपल्याला हेल्दी पोषण देणारे म्हणलं तर संतुलित आहार आहे फळे, भाज्या, कडधान्य दूध, दही अंडी, डाळी, सुकामेवा हे संपूर्ण धान्य आपल्या रोजच्या जेवणामध्ये समावेश झाला पाहिजे परंतु आजकाल असं झालं आहे की लहान मुलांना लहान मुलं असुद्या मोठ्या असुद्या चिप्स कुरकुरे म्हणा किंवा बिस्कीट बाहेर पडलं की बाहेरच खाणं याच्यामुळे हेल्दी फूड हे त्यांच्या पोटामध्ये जातच नाहीये.
हो!
आणि संतुलित आहाराचे फायदे पण खूप असतात ना संतुलित आहार घेतलं तर शरीर आप आपलं निरोगी राहतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हाडे मजबूत होतात वजन नियंत्रणात राहते आणि शरीराला आपण भरपूर ऊर्जा मिळते. हो!
आणि मसाल्याचे पदार्थ आपण म्हणजे मसाल्याचे पदार्थ तर पण जास्त खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे फ्रूट्स वगैरे म्हणजे खूप सारे आणि कडधान्य म्हणजे खूप सारे प्रथिने आपल्याना भेटतात त्याच्यामधून तर आपण ते वस्तू खायला पाहिजे जे आपल्याला शरीर आपलं आरोग्यदायक राहील. म्हणजे बाहेरचे वस्तू खाल्ली नाही म्हणजे आताचे लोक फक्त बाहेरचे वस्तू खातात जंक फूड वगैरे पण ते खरंच खूप आरोग्यासाठी नुकसान आहे ते खाल्लं नाही पाहिजे.
रोजच्या जेवणामध्ये मसाला. जेवढा कमी वापर करण्यात येईल तेवढं शरीर आपलं हेल्थी राहतं मसाले. अति मसाल्याचा वापर पण चांगला नसतो शरीरासाठी.
बराबर म्हणजे फक्त पोट भरणे पुरेसे नाही असत. आपण शरीराला आपल्यासाठी योग्य पोषण कोणतं आहे काय आवश्यक आहे. हेल्दी फूड आपण. खाऊन आपल्याना काय व्हिटॅमिन्स भेटेल काय आपल्याना रोगप्रतिकार शक्ती. वाढेल हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण पौष्टिक आहार जर शरीराला भेटला ना हा.
हो. लहान मुलांना आजकाल हेल्दी फु पुढं शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूपच म्हणजे खूपच आवश्यक. काय हे प्रत्येक आई वडलांना स समजाला पाहिजे.
हो म्हणजे शरीर कारण आपण जर पौष्टिक आहार शरीराला आजारापासन्. तर रोग प्रतिकारशक्ती खरंच वाढते आपली मग. म्हणे मोठ्यांनाही निरोगी ठेवते जर आपण खरंच. हेल्दी फुड विषयी जर. लक्ष ठेवलं ना आणि त्याच्यापासूनच आपलं आरोग्य आहे अन्न वस्त्र निवारा. म्हणजे हे आपण जर बरोबर जर नीटनेटक्या वस्तू जर आप पण खाल्ले ना प्रोटीन वगैरे ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे ते तर. खरंच आपलं आरोग्य खूप चांगलं राहील जेवण पण चांगलं जाईल.
बरोबर आहे आणि आजकाल सकाळचा नाश्ता करणे पण हाती. नाश्ता हा दिवसभर ऊर्जा दिेतो. ता जर काळू सकाळचा तर थकवा अशक्तपणा हे जाणू शकतो आपणाला.
स म्हणजे सकाळी आपण नेव वा नाश्तामध्ये आपण आपलं घरच म्हणजे. अ डोसा खाऊ शकतो, इडली खाऊ शकतो, पोहे खाऊ शकतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जे पदार्थ आहे ना आपण नाश्त्याला म्हणजे बाहेरच्या कचोरी वगैरे न खाता. म्हणजे तेलाचे पदार्थ न खात आपण जर घराचे. पदार्थ खाल्ले ना तर हे खूप आपल्यासाठी चांगलं आहे. तर आपण सकाळी व्यवस्थित नाश्ता टाइम वर केला पाहिजे जेवण. पण टाइम वर ह् टाइम वर जेवण पण केलं पाहिजे हे.
दूध फळे अंंगुरी कडधान्य किंवा ओट्स पण खाऊ शकतो दूध पण शरीरा. ते खूप हेल्दी असते.
हो म्हणजे खरंच. हेल्दी फूड म्हणजे आपण खरंच आपल्यासाठी आवश्यक आहे कारण फास्ट फूड, जंक फूड आणि जास्त तेलगट पदार्थ खाल्याने खरंच लठ्ठपणा मधुमेह म्हणजे खूप हृदयविकारचा धूका. का ॲसिडिटी म्ह म्हणजेच खूपच आपल्याना. नुकसान आहे. कारण स्वच्छांना खाणे हे नेहमी चांगलेच आहे स्वच्छांना म्हणजे आपल्या घराचे आर. ला आपण सवय लावल्याच पाहिजे.
हो आणि दुपारच्या जेवणामध्ये पण चपाती, भाजी, डाळ, भात. कोशिंबीर, दही आणि हंगामी फळं जे ऋतूनुसार येतात ते पण आप आप जेवमध्ये समावे के पाहिजे. त्यामुळे पण आपलं शरीर पण चांगलं राहतं आरोग्य पण चांगलं निरोग. आरोग्य पण होऊन जातं.
हां म्हणजे खूप छान हा विषय आहे कारण आपण खरंच हेल्दी. फूड म्हणजे खरंच आपल्या शरीराला पोषक तत्वे देणारे खरंच अन्न आहे. दूध दही अंडी सांगितलं ना आहे. पण खरंच खूप महत्त्वाच आहे आपल्या आहारामध्ये. फिरव्या पाल्या भाजीया फळे.
हो बरोबर आहे रात्रीच्या जेवणामध्ये पण एकदम हलके आणि पचाला सोप. े असावे आणि रात्री उशिरा जेवणे. अ म्हणजे उशिरा जास्त जेवणे टाळावे होते. झाल तेथवढं लवकर जेवलं तर हेल्थ पण चांगली असते.
आठ वाजेपर्यंत जेवण केलं. पाजे आठ साडे आठ नऊ कमीत कमी नऊ वाजेपर्यंत पण. नंतर दहाचा टाईम हो कसर आपण व्यायाम पण गेला. े म्हणजे जीवन एवढं सुंदर आहे ना पण ते आपल्यावर. ं की आपण सकाळी उठून काय करावं. तर आपण जर चांगल्या स वय लावल्या.
लोकांना कसं आहे फळे कोणते खावं भाज्या काक. खावं किंवा भाज्या खाल्ल्यावर त्याचा काय परिणाम होतो फळे कशासाठी हे काही समजत नाही आप पण ते फळे आणि भाज्या खाल्ल्यामुळेळ पण जीवनसत्व वाढते खनिजे फायबर असते त्यामुळे पचन सुधारते. त्याने शरीर एकदम निरोगी राहते.
बराबर खरच म्हणजे हे तसेच खरंच आपण दो आणि. थोडा व्याया पण आपण रोज केला ना म्हणजे चालणे किंवा शरीर म्हणजे आपलं शरीर अजून अधिक निरोगी राहील.
हो आणि जेवणासोबत फळे अन्ण ह्याच्यासोबत पाणी. पण खूप महत्त्वाचा आहे दिवसातून साधारणपणे. अ आठ ते दहा ग्लास. पाणी किंवा एक ते चार लिटर पाणी जे काय आहे त्यानुसार आपल्या शरीराला पाण्याचे. पण आवश्यकता खूप असते.
हो खरंच म्हणजे आजच्या च मध्ये आरोग. यग हीच खरी संपत्ती आहे खर म्हणजे आज पासून आपण म्हणजे सर्व ज सर्ळेजण हेल्दीी फूड खायलाच पाहिजे. आणि खाण्याची सवय लावलीच पाहिजे सकाळचा नाश्ता हे.. आपण पौष्टिक घेतला पाहिजे.
हो आणि रोजच्या जेवणामध्ये. साखर आणि मिठाचा वापर पण म्हणजे खूप कमी प्रमाणात. केला पाहिजे त्यामुळे मदमेह उच्चारक्त तदा हृदयविकाराचा धोका हा जास्त वाढू शकतो.
हो लहान मुलं म्हणजे मु छोट्या मुलांनाही ना लहानपणापासूनच. चांगल्या आहाराची सवय लावल्या पाहिजे म्हणजे मोठ्या. म्हणजे ते मोठे झाले ना तर त्यांना.. आपण समजवण्याची गरज पण पडणार नाही आणि आणि त्यांना बाहेर.. हे जंक फूड पिझ्जा वगैरे हे सँडविच वगैरे म्हणजे जे काही असतं ना. ते त्यांना म्हणजे सवय पण लागणार नाही.
आणि फास्ट फूड हे पूर्णपणे बंदच करायला पाहिजे लहान मुला मुलांनी करायला पाहिजे मोठ ठ्यानी करायला पाहिजे.
यण घरी आपण कोण्या पद्ती ब पष्ट आहाराण आपण घरी घरी पण बनू शकतो.
हो आणि व्यायामाचाही आपल्या आहाराशी संबंध असतो व्यायाम केल्याने पण आहारासोबत. व्यायाम केला तर योग म्हणा पुरेशी झोपही लागते घरचे अन्न.
हो आणि बाहेर आपण स्वच्छता आणि खूप लोक बाहेर स्वच्छता पण राहतात. नाही आणि ते आता कसं बनवतात काय बनवतात ते जंक फूडमध्ये काय टाकतात आपल्याना पण माहिती राहत नाही. पण आपलं घरच जेवण कसं असतं? कारण, जे आपण पौष्टिक आहार आपल्या हाताने बनू शकतो आपल्या हातामध्ये आपण तेल किती टाकावं किती प्रमाणात मीठ टाकावं म्हणजे आपल्या हातात असं तर आप पण वस्तू चांगलीही बनू शकतो, आणि स्वच्छता पण असते आपल्या घरामध्ये तर आपण स
आपण आपण सवयी लावल्या पाहिजे, की वेळेवर जेवणे भरपूर पाणी पिणे फळेभाज्या खाणे आणि जंक फूड टाळणे हेल्दी फूड चा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, आपण लहान मुलांना शिकवायला पाहिजे. चांगला आहार घेतल्याने लहान मुलांची एकग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि त्यांच पण मन प्रसन्न राहते.
हो, आणि रोगीसाठी शरीरासाठी आपण जर खरंच संतुलित आहार जर नीट नेटका घेतला ना, तर आपला आरोग्य म्हणजे खूपच तितकेच अजून आवश्यक राहील. आणि पुरेशी झोप पण आणि पूर्ण म्हणजे पाणी हे आपण जर दिवसामध्ये पाच सहा लिट द दहा लिटर पाणी तितकेच आवश्यक आहे, आपल्या शरीरासाठी.
आणि रोजच्या दैनंदिन जीवना मध्ये एक फळ खाणे कोल्ड्रिंक ड्रिक ऐवजी पाणी किंवा ताक पिणे तळलेले पदार्थ कमी करणे, आणि घरी बनवलेले अन्न खाणे खूप छान महत्त्वाचं आहे, हे पण.
जर म्हणजे निरोगीसाठी आपण जर निरोगी राहू शकलो, तर आपलं जीवन खरंच चांगलं जाईल, आणि संतुलित आहार जर घेतला ना, तर खरच चांगल्या सवयी लागेल म्हणजे आजच्या चर्चेतून खरंच खूप गोष्ट हा संपत्ती आहे. हो, आपण हेल्दी फूड खाण्याची सवय खरं लावूया. ठीक आहे, धन्यवाद!
ओके, धन्यवाद!